हॅलो हा बोल ना
काय झालं होतं का कामावरून?
अ हो मी ऑफिस ला असतें म्हणजे ऑफिसला आहे आता ना लंच ब्रेक चालू आहे.
ह सर का
अच्छा हा.
तेवढ्या ब्रेकमध्ये झालं मग
काय तुमचा आवाज जरा कमी येतो.
आता आला का?
हो हो आता आला हा हा आला आला
झालं मग जेवण वगैरे?
हो हो जेवण झालं तुमचं?
आमचंही झालं एवढ्यात
अच्छा.
चला म्हटलं काल करू
हा हा.
बाकी व्यवस्थित आहे का?
हो हो मजेत हो पाऊस पण चालू आहे सध्या इकडे हो.
किती ते किती असते तुमचे ड्युटी?
नऊ ते सहा.
हो तसं संध्याकाळच होत असेल म.
घरी पोहचता पोहोचता साडे
हा बरे बरे
हो सासूबाई आहे तर घेतात सांभाळून.
अरे वा चांगलं आहे चांगलं आहे, हे असं कोणीतरी राहिलं ना सपोर्ट ला बरं राहतं ते.
हो असतं
ते कसं मग दिवसभरचा थकवा येतो तो म्हणजे संध्याकाळी परत ते तेवढी तयारी परत सकाळी उठा परत तीच कामं करा.
हा घड्याच्या काट्याप्रमाणे फिरावं लाग हो
सकाळ, संध्याकाळ
म्हटलं की किती काही झालं तरी घरी जाऊन करण्याच म्हणजे नाही का काही करतात थोडफार मदत पण मग तरी शेवटी करावच लाग
करावंच लागतं बरोबर किती बाया लावा काही करा पण घरची जी लेडीज करेल ना बाई तीच महत्वाचं काम अस तं मग ते वरवर काम करून तर कोणी मोकळं होतो.
हो.
स आपल्याला हे हाय करदर्शन माहिती का ताई तुम्हाला?
हो हो हो मग मी करते माझ्या मम्मीला सवय होती करदर्श म्हणजे आपल्या हाताच सकाळी उठल्यानंतर जे दर्शन घेतो आपण तेच ना? हा कराग्रय वसते लक्ष्मी हो माहितीय म्हणजे अ आपल्याच हात हातांमध्येच देव बसलेले आहेत असं त्या मागचा एकरीगन असतं आणि सकाळी सकाळी त्यांचा दर्शन घ्यायचं असतं न.
अरे वाह! तेच म्हटलं हा हा.
माहिती आहे ना हो हो आला आला. पावसामुळे मध्ये मध्ये ब्रेक होतोय.
हो तेच ना. तेच म्हटलंय एकरदर्शन करा म्हणजे माहिती आहे की नाही बो या
हो हो माहिती आहे ना इकडनं अ नाही मी म्हणजे जस्ट आमच्या वर्षाला अ लग्नाला एक सवा वर्ष झालंय. दोघच सा होत नाही का सासू सासरे चौघं हो सासू सासरे आणि आम्ही दोघं अस. चौघं जण असतो घरी तर मी क म्हणजे माझी मम्मी करते ऍक्च्युली ते आणि आता एवढेत मी सुरू केलेय काय तरी चांगलं करायचं म्हणून एक ते करदर्शनचा श्लोक म्हणते सकाळी सकाळी आणि परत पृथ्वीचा नमस्कार. ते अ स्वाध्याय केंद्रात त जायचे आदी मी पण तर तिथे वगैरे ऐकलेला स हो तुम्ही पण साध्य केंद्रात वगैरे जायच का?
हा जातो तो जे जातो.
क आला ना तेव्हाच वाटलं की नाही का तुम्ही साद्य हे तयार साला सह
नाइ पण आपल्याला सगळ्यांना माहित पाहिजे स्वाध्याय असेलमुळे त्याच्यामुळे माहिती पाहिजे अस नाई ये पण सगळ्यांना माहिती पायजे कारण की आप आपल्या संस्कृतीचं ते महत्त्वाचं हे की माणसाने सकाळी उठून का करायचं करदर्शन ते सायंटिफिक पण त्याचं हे प्रूफ म्हणून कृतज्ञता कुठल्याही गोष्टीची पाहिजे. कोणावर पण हे की नाही उठल्यानंतर आपल्या शरीर थोडं शिथल राहतं ना म ते झटकन उठलं का मग अट्याक येऊ शकतो काही होऊ शकतं चक्क
हम्म हम्म हा हा
सकाळी सकाळी इतक्या का डोक्यात विचारांची गडबड चालू होऊन जाते. तर असं वाटत म्हणजे घाई उठ उशीर झाला का काय बाबा मला उशी
हा हा.
असं मग पटकन उठत ना माणूस त्याच्यामुळे हे करदर्श पण आलेले आहे आणि त्याच्यात आध्यात्मिक पण खूप हम्म महत्वाचं आहे आपल्या ऋषींनी सांगितलेलय.
हम्
वरती आग्रभागेत भगवंत म्हणजे लक्ष्मी आपण बोटाने पैसे मोजतो कि नय
हो.
आणि तळहाता खाली खाली सरस्वती
हम्म
गोविंद म्हणजे मधल्या भागावर तर मग ते दोघांच मेळ ठेवण्यासाठी गोविंद पाहिजे बुआ आपल्या जीवनामध्ये भगवंताच
हूं
पाहिजे भक्ती पाहिजे कारण की लक्ष्मी आली. तरी माणूस उतून जातो मातून जातो अहंकार येऊन जातो. सरस्वती आली तरी त्याला तोच त्रास असतो. म्हणजे चार फूट वरती चालतो तो जमिनीच्या वरती मला भरपूर माझ्याकडे हा बाबा विद्या हाय बाबा मडा याच्यामुळे त्याला अम् व्यवस्थित मॅनेज ठेवण्यासाठी मग भगवंता पाहिजे. की नाही बाबा सगळं मिळालेलंय ना मला याच्यामुळेच मिळालेलेय.
हा नाही मला पण आता एवढा अर्थ डीप मध्ये आ ठवत नाही बरं का पण बरोबरच असेल तुम्ही सांगितलंय म्हटल्यावर तेच असेल. नाय नाय आई स्वाध्याय नाय. नाय बट ती आहे थोडीशी आध्यात्मिक ये नाही का तर ती करते असं म्हणजे पूजा वगैरे तिची फार प्रॉपर असते. पूजा म्हणजे असं खूप अ पूजा नाही करत ती बट जे काही रिचुअल्स असतील. दर्शन वगैरे घेणं हा जेवताना पण मग ताट जेवण झालं की त्याच पण दर्शन घे हा अस अस ती फॉलो करत असते. त त्याच्यामुळे
म्हणजे एक समजत बुआ अस बरबर ये बर बर ये. म्हणून नं कोणतीही गोष्ट करताना ताई ये ना म्हणजे समजून करायची बुआ असं नाही तर मग करायच म्हणून करायचं हे की नाही आता सासू नी केल म आता तुमची सासू करत असेल तर म तुम्ही पण तेच म ते का करायचं आपल्या आई का करत होत्या किंवा का करता तुम्ही म्हणजे का हा प्रश्न यायलाच पाहिजे आपल्याला
हा त्याच्या मागचे रीजन्स माहिती पाहिजे. हो
नाही तर मग मला माहिती होतं बाई. माझ्या सासूबाई करायच्या मग मी पण करते. मग त्याच्यातलं मिनिंगच नाही माहिती. तर म्हणुसं करायचं म्हणून करायचं, त्याला कर्मकांड म्हणतात ना. त्याच्यामुळे क काहीतरी माहिती असल्याशिवाय माणूस करत नाही बवा असं.
ह ह
ती माहिती राहिल्या ना मग माणू
हम्म हम्म नाही तसा श्लोकाचा अर्थ म्हणजे नाही का असं पण बेसिकली करतोय की आपण देवालाच म्हणतोय तू माझ्या म्हणजे जस आहे बवा सोबत आहे. सकाळी आपल्या आपल्या ते अजून एक नाही का मराठीत जसं म्हणतात आपला हात जगन्नाथ. तस त्या टाईपच भगवंत जसं म्हणतो की मी कना कनात वसलेलो आहे. तस आपण त्याच स्वरूप म्हणून आपल्या हातांकडे बघून मग त्याचं सकाळी पूजन करतोय असाही कन्सिडर केला होता मी लाईक
हा बर बर बर बर नाही ह्या पण गोष्टी आहेत. आणि ह्या पण आहेत की माणस दोन्ही हातानेच कमवतो ना.
हा
आणि दोन्ही हातांनीच सगळ्या गोष्टींच हे करतो तो कमवायचा असो जेवण असो. काही असो. त्याचे दोन्ही हात महत्त्वाचे. म्हणून सकाळी करदर्शन करायला पाहिजे बुवा असं.
हो छान सांगितलं ताई तुम्ही. माझ्याही नॉलेज मध्ये वाढ झाली.
नाही म कशामुळे वाढलं हे कार्यामुळे वाढलं हे. त्यांच्या मु म्हणजे असं कॉलवर बोलत राहिलं ना, मग इकडचे तिकडचे फालतूक बडबड करण्यापेक्षा मग असं काहीतरी अ अनुभव राहिला किंवा माहिती राहिली ना मग ते सांग सांगायचं बुवा.
हो हो काहीतरी चांगल्या टॉपिक वर चर्चा होते, आणि नॉलेज पण वाढत आपलं. कार्या आपले चांगलं म्हणजे प्लॅटफॉर्म दिलाय बेसिकली अस म्हणायला हरकत आणि इनकम सोर्स पण हो
सगळ
नॉलेज गेन होत वेगवेगळ्या विषयावर सगळ्यांचे विचार करत करतात वेगवेगळ्या विषया
हो आणि एक आनंद येतो. सांगताना पण आणि जो व्यक्ती ऐकतो ना त्याला पण वाट अरे काहीतरी वेगळे आहे बरं का.
हा असना हा
आणि स्त्रिया कशा आहे या मधल्या काळात ये ना थोड्याश्या धावपळीच्या जीवनामध्ये त्यांना काही वाचन होत नाही. किंवा काही देवधर्माचं काही समजत नाही.
हम्म हम्म
त्याच्यामुळे थोडासं ते एकाच बाजूने धाव, म्हणजे असं वाटतंय की एकाच बाजूने चालल्या बवा त्या. पण एक बाजू पण आहे की ते समजून करायला पाहिजे. असं म्हणून कार्याच्या निमित्ताने आपण त्या गोष्टी स्प्रे झाल्या तर एकदम भारी होईल की प्रत्येक स्त्री स्थिर राहील बवा आपल्या आपल्या जीवनामध्ये. कितीही तिला काम असो काही असो धावपळीच्या याच्यात पण ती त्याच्या तिच्या कामामध्ये राम शोधेल असं. जे मी काम करते ना मी शंभर टक्के माझ रिझल्ट देणार. ह असं मी त्याच्यात कुचराय नाही करणार कारण की कामात रा आम बघतो ना आपण असं त बघ जवळ पाच मिनिट बसायला वेळ नाही पण मी जे काम करते ना ते पण मला माझ व्यवस्थित द्यायचंय माझं आता बघनारत तो जो काय हे कुठे काम करतोय आपण तो बघणार राह पण माझ्या मनात काय चालूये काही नाही मी करते ना. मग ते हॅलो आला का आवाज? हा हा हा हा. बाकी काय मग?
बाकी अजून, काय आपण छान बोलो म्हणजे तुमच्यासोबत बोलताना वेळ कस गेला तेही नाही कळलं, तर नेक्स्ट टॉपिक कर्म काडावर बोलूयात का?
कशावर?
कर्मकांड आता तुम्ही जे माहिती गोष्टी करल,
चालेल चालेल. तेच ना मग या गोष्टी जर समजल्या ना ताई तर प्रत्येक स्त्री हुश राहील म्हणजे जे मुलांना पुढच्या पिढीला जर घडवायचं असेल ना? त ह्या गोष्टी तिलाही माहिती पाहिजे तेव्हाच ती सांगू शकते. तुम्ही शाळेतेत का?
अ नाही नाही प्रायवहेट जॉब लाय मी ठीके ताई छान वाटलं बोलून. मी करते तुम्हाला कॉल अ.
ओके ताई चालेल चालेल ठीके हां ठेवते मग.